हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हां बोला
हा येतोय आवाज.
हो येतोय येतोय.
हा बोला की
कोणत्या विषयावर बोलायचं?
कोणत्या पण. तुम्ही कुठले आहात?
आम्ही मालेगावचे आहोत.
अच्छा
हो. तुम्ही कुठले?
आम्ही मिरज
रेंज कमी आहे का तिकडे?
आवाज येत नाही का?
हा थोडं अटकत अटकत येते.
हा हा एक मिनिट. हां आता येतोय.
हो आता येतय.
हा तुम्ही काय ॲप वर कार्य करता काय?
हो कार्य अँप वर आहे.
अच्छा
तुम्ही कुठेन आहे बोललात?
आम्ही मिरज
नीरज
हो हो
हॅलो
हॅलो
आवाज व्यवस्थित नाही येत ते पण
हा एकच मिनिटं.
ह
आता येतोय?
हो आता येतोय.
हा बोला?
किती तास झाले तुमच्या आतापर्यंत?
ह्यो माझा पहिलाच टास्क चालूय फोन फ्रेंड्सचा.
पहिलाच टास्क का?
हो
हो काय चालू ये तुमचं?
हा
कस आता याच्यावरून बोलायचं ना तीन विषय कोणते तरी खाद्यपदार्थ प्रवास आणि एक कोणता तरी
हो हो त्याच्यावरच बोलायचं
हो कोणत्या विषयावर बोलायचं
हम्म कोणत्यातून बोलूया प्रवासावरून बोलूया
हो प्रवासावरुन बोलू.
हम्म ठीक आहे. तुम्हाला आवडतो प्रवास करायला?
हो आवडतो ना. तुम्हाला?
हो आवडतो ना.
कोणता प्रवास आवडतो?
हम्म कोणता टी वलर वच ना ट्रेन वरचा कोणता ही
कोंतवी
हम्म
तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायला आवडतं?
मला असं, म्हणजे मोकळ्या ठिकाणी मणा असं डोंगर किंवा असे ना घटात हो निसर्गातील हो. तुम्हाला?
हा ते निसर्ग वगैरे झाडु
अच्छाचं
हो तुम्ही आतांत कुठ कुठे फिरलेलात?
हा
हॅलो
हा कुठ कुठे फिरलेले आहात तुम्ही?
मी असं जास्त कुठे नाही, कधी तरच म्हणजे. मी शक्यतो जास्त कुठे बाहेर जातच नाही फिरायला. गेल्या तर कधी तर हो
हो का तुम्ही कुठल्या आहात व्यवस्थित समजलं नाही मला आवाज
मिरज मिरज मधले.
रजनीकांत
मीरज
नीरज
हा निरज, सांगली
सांगली कडज हो हो अल
हा हा
हम्
तुमचे किती झालेत टास्क?
हा दुसरा आहे. तिसर सॉरी तिसरं आहे टास्क हा तुमचा पहिला कॉल आहे का मग?
हो पाहिला कॉल हे.
ह हा नंबर तुम्हाला कुठेेत ग्रुप वर सापडला.
हो ग्रुप वरून घेतला. तुमच ते मेसेज पडला होता ना कॉल साठी कोणी फ्री आहे का.
हो हो
हम्म त्याच्यावरून तुम्ही कुठे कुठे फिरलात?
म तिथेच आपलं त्रममकेश्वर इकडे दिघते
अच्छा अच्छा
हो.
हम्म.
मग?
हॅलो,
हॅलो,
तुमचा पहिला टास्क का मग आता?
हो पहिला.
पहिला .
हो हो.
म्हणजे तुम्हाला फिरायला फक्त निसर्गात इच्यात यायला आवडतं वा असं. हो कुठ कुठे गेले? कुठे?
कोकन साईड ला वगैरे.
हो तिकडे पाणी वगैरे
हो पाणी हम्म छान वाटतं ना तिकडं फिरायला जायला.
हो
हम्म. तुम्ही जेला होतात का नाही कधी कोकण साईडला वगैरे?
नाही कोकन साइट ला नाही
अच्छा अच्छा ह सर देव दर्शनला वैगेरे अस
हो देवदर्शनला इकडे आपलं कोणतंही काय म्हणतो आपण त्याला. ह. इकडेच मग आपलं देव आळनी वगैरे पण.
हा हा अच्छा ह् ह्. हम्म हम्म.
सापूतारा गेले
नाही ना.
नाही का?
नाही.
का बरं?
नाही गेल् .
नाही गेले टाईम भेटत नसेल.
हो च
का व्यवसाय वगैरे तुमचा म्हाला?
नाही नाही व्यवसाय नाही जॉब करते.
हा हा.
ते जॉब मु जाता येत नाही ना.
जॉब करते.
हा.
कंपनी मध्ये.
हा ऑफिसमध्येध्ये कम्प्युटर ऑपरेटर.
भारी जॉब आहे ना त.
हा.
तर हे साईड बिझनेस साठी का मग त्या अप व
काय म्हणालात?
ऍप वर तुम्ही ऍप वर.
हा हा कारण आप हो हो त्याच्यासाठी.
कोणी केलेले आहे का तुमच्या संबंधीत कोणी.
ह नाही अजून. तर म्हणजे एक ओळखीचे आहेत माझे ते करत होते त्यांनी मला सजेस्ट केलं.
अचछ त्यांना काही इन्कम वगैरे भेटलेले आहे काय? मिळतेय का?
हो मिळते. तुम्हाला कशा न आवडत प्रवास करायला.
हा.
तुम्हाला कशानी प्रवास करायला आवडतं म्हणलं.
मो टू व्हीलरने.
अच्छा.
हो.
हम् ह. हम.
लांब लांब जायला आवडतं टू व्हीलरवर.
हा हा.
हो हो. तुमचं लग्न झालेलं वाटत डीपी पाहिलं आम्ही.
हॅलो
हो तुमच्याकडे फोर व्हीलर वगैरे असेल ना मग
फोर व्हीलर तर नाही पण असं टू व्हीलरने कधी तर अस ट्रेनने वगैरे प्रवास करतो आम्ही
हो बरोबर ट्रेन किंवा बस वगैरे
हो हो त्यां हम्
तुमच्याकडे जवळपास आहे का कुठे फिरण्यासारखे दुकान वगैरे
तसं आहे म्हणजे असं छोटे छोटे ठिकाणं जास्त करून मला जास्त माहित नाही ना
हा नवीन असाल ना तुम्ही
हो म्हणजे जास्त असं माहित नाही मला थोडक्यात म्हणजे इथं इथल्या इथं गेलेलं तेवढंच असो कोल्हापूरमध्ये वगैरे
हा हा बर तुमच्या माहेरी वगैरे असतील मग
हो माहेरी हो माहेरी आहे ना म्हणजे माहेरी पण जाते कधी तर इकड्या तिकडे फिरायला वडील वगैरे घेऊन जातात
हम्म
आता तुम्ही जॉबर आहात का
नाही आज सुट्टते ना आम्ही मी घरीच हाय
हॉलिडे आज आस
हा
मय हॉलिडेच्या दिवशीच करता का मय यापवर काम
हॉलिडेच्या वेळेस किंवा असं रात्री वगैरे संध्याकाळी आले ना जॉबवरून मग करते
बरं बरं
हा हम्
मला पण टास्क पूर्ण करायचाय मी कॉल केला चालेल का तुम्हाला कम्फर्टेबल असेल का
हो हो चालेल ना
हो हो
हो लगेच करू का थोडा वेळात करू
आधी हे म्हणजे मी आता स्टार्ट केले ना तर माझे पाच कॉल होऊ देत मग तुम्ही मला परत करा
हा पाच कॉल कोणते
म्हणजे असं आपल्याला पाच कॉल करायचे ना एका व्यक्तीला आपण पाच कॉल करू शकतोय ना
नाही नाही एका व्यक्तीला नाही करायचे
हम्म
एका व्यक्तीला एकदा कॉल करायचा
हां
हा मग तशी मग ते तीस कॉल करा कराव लागत वाटत ते.
ह नाय एका व्यक्तीला चार ते पाच वेळा कॉल केला तरी चालतोय.
कोण म्हणे
आहे ना तिथं सर्व माहिती दिलेली.
तस ते सांगितलेलं का त्यांनी
हो
बरं बरं.
हम्..
आता मी कॉल करल हॅलो,
हां हां.
आता मी कॉल करल आपण न्हाय काय याच्यावरून बोलू कशावरून. खाद्यपदार अ खान्यापीन्या वरून ह. ओके ना कम्फर्टेबल राशल ना तुम्ही. चाल हो ऑनलाईन रहा.
हा करा आता लगेच झाले आपले दहा मिनटं.
हो.
हम